हॅलो
हॅलो
हो
अच्छा बची दाडी के आली अरे येी दस्तर सिलाई मली पिछे अगर पकडी होती हाय रा फोलपाट के निीचेे रा
राात म आयंगे
नाही अे आयगे
वष
हम् बारावा किथ
र उको निकालेते हम्
हम्
रेन मुणझे एक धग लाा देे
हा
काला
हो तिचरी गल आहे
सिद्ध गली शेकत येत ना एक सामनाली गल्ली म फेर मिळता हो किधर मिळत पाच का दुसरी गल्ज म ह तो काण मिळता नव्वद नव्वद ह दुसरी गल्ली मस ला दे एक धागा ला दे पाच रुपये तूलेले
हा
हम्म
दो पैसे
क आहे ना आम्मा काय
अ् नि्चन
निचणा मार्फत जवल हवा जवल हवा दूर दूरचे
लाद
आपला दो हा दस मिनिटली होणार रे ह हो का सायलेनर समरन पण हा अर अज त तीन मिनिट तीनही मनट ब दस मिनट बोल दे र तू हॅलो
अभी तीन नडुवा
हा दस मिनट बोलत ह
अभी आठ मनट वाककी
तू खूप चार काम लगा त
दधागा वागर
तला देला त हम्
व ग काम पे.
आम ते दिन मे जा र. बोल रहा देणे भाई देई. क आहे तर तू आ बा करते ना. ह हु पूजे वाारता.
ह अज.
हॅलो.
अयल.
हम्म आजार मानयंग ना. राात को आयगे आप. हा जुमरा ते ना.
हं.
हम्म फिर आजयग. हो तर होता भाऊ रेता ना.
हा ना उदीन भी समीर और मुजा बोल रहा.
ता.
क म म अ्मी को बोलग.
होणते. मदरसे म मारे मदरसे म आले हा आगयता नव बाकीकी बि तोर्सोडतेे.
बोले मे अम्मीचे एक मोका लूा.
एक मौका आहे ना एक मका ह मागरा. एक मौका एक मौका दे दो ना.
मावक नाही वतू ोडछोड क्या नि करतू वा.
हम
ते अमनी क्या करेल.
हो काबलत हो रे ते.
मशीन दोडल ना ध नाना बोलला नाक. कप मास हम्.
पचे तोरी.
मसेन म द.
हो.
आं.
हा कपडे सी र कपडे सी मोसा आहे ना.
पाखी.
देणे काय कपडे दुसर क
क्या?
दुसरं का कपडे देणे का आहे.
जिसक कपडे व सरज जा रे है शम तक. के देणे पा आहे. जिथे कपडे म सी री ना.
तुम गगाला आगेत ना.
लाा देना फर अ त त बाात ह कर र फ धागाने लाा देना ह. मोबाईलिरक के जायगे आपो मोबाईल.
या तुम्ही बाात कर. म बाात करू.
ले पैसे पाच रुपये तूलेले ना जागाला आले का? संभल के जाय पण चनसो तर
हॅलो
हा बोोल
का चालू आहे.
काम चालू आहे बाईक या.
आमा.
कपडे देणे क हे को सी र.
म.
तू गया नाही काम का? कैसे पढेंगे बोल ना तुमहारे सा बोल
आहेचा
पाहि..
काय क पाहियचं बाळे काय क पाहिच बाळे का काय होयरादी क नाही रही
वंी काही नते
हेरा बी घसत स
उसको भ ललेक अज र आहे
काम काम तुम्हाारा बाप.
करेगा हो गया ना. किला जीत के ह बर्तन झााडू कर लि किला जीत के चले ग.
हम्म
बस सज हा ना. देणे काय हा खाई मिर्ची रोटी थोडी खिचडी.
हम्म दाल चलेले बोल तुली
ज खिचडी ती ना खिचडी खिचडी होय रोटी रोटी खाई मिर्ची
हम्
सीने का देणे का हे सरत जा र जिसचे कपडे होते
हम्म
ू लाग रे आज
एक मले म्हगे अड्डो बी सुरचछलेगे रा आहेने
हा फिर मालूम आहे ना म हफ्ते मे बले ते ह म पाणी भर नली लग क सुरात गेई बलो तरोसका हर कोई रिश्तेदार होता कव्हा
कायकू पनाखी ही औरत चले ग ना बच्चाा भ इ छोटाका लडक्या. तेचा नळका बी तता छोटा.
कोई हो न सपोर्ट वपे
अरे म पैसा लाग र कसक मले. का दुू आग ह ना दुहेे को लक रही देऊगा
हा सेच गय हग अ न तलाक हो गला तर क करे चल गई.
हा वायंग वाररन पला म का. पुऊंगा असचं ले गईंगी वा.
ह्म अ म त मेक त कबसे बुलाते सूरत म बोलती ती तर हमारे य का बहत माहोल बताता दुनया का बिघडला आहे. माहोल सही नाही आहे माहोल स
तरामावालीई कोणता आहे बोलण.
किता टाइम होगया रो देख. ह. राधावन. अ का सम.
फोन चाू रहतासमे एक मनट चलता र समजता ना हा. ये चालू राहता असस मनट भी चाू राहता ना सेकंड
चालू आहे.
ह फर दे. ज कबसे चालू करे बाात कबसे बंद कर हा.
हा पाच सकड बच.
व मुन्यापक बता दे ना कैसे लगते.